ह हा नमस्कार ते.
नमस्कार ताई बोला.
काय चाललं.
काय नाही काम.
हो का...
हम्म.
झाले जेवणं वगैरे...
हो झाले आत्ताच. बाकी काय म्हणतात..
काय नाही पाऊस काय म्हणतो.
पाऊस चालू आहे ना.
चालू आहे का.
हम्म...
मग चालू आहे का पाऊस.
आज बंद होता आज बंद आता चालू झाला दिवस आता इतक्यात.
आमच्याकडे काही चालू नाही आज. पण आज बरं दोन दिवसापासून खूप चालू होत लई कंटाळा आणला त्यानी. आणि आता आज दिवसभर बंद झालेला होता मग आता बघू. उद्या येतो की काय.
हम् हम हम्..
काय बनवल जेवण मग आज.
माझ वांग्याची भाजी पोळी.
अरे वा वांग्याची भाजी मला लई आवडती बर का.
हा का छान जेवायला आमच्याकडे.
इतके लाब येणे शक्य आता.
हम्म प्रतिभां हम्म.
बाकी तब्येत पाणी असेल सगळ्यांची व्यवस्थित.
हा व्यवस्थित आहे तुम्हाला बरं वाटतय आता. हम् ह.. कालचे ऊर्जा पच हे सॉरी ऊर्जा प्रोजेक्टच होतं कालचं काम.
हा..
हम्
हां...
पूर्ण महाराष्ट्रात चौथीसजिल्ह्यांमध्ये त्याच्यात पहिला जिल्हा नाशिक. मी हे केलं आम्ही करतो बों त्याच ओपनिंग होत. नाशिक जिल्ह्याच होते गस तिथे गेली होती मग.
हो का..
हम्म...
ते ज मी काल माझं पण येणं होणार होत पण मग. माझं तुलत काकांचा मुलगा एक्सपायर झाला. तेनाही का त्या दिबशी कार्यक्रम होता तो. हा त्यानी वेळेने एकच महिन्याच बाळ आहे ओ ते तर त्याने दोन वर्ष झाले लव मॅरेजच केलेली होती तर काय झालं काय नाही बाया एक महिन्याचं बाळ झालं एक महिना्यापूर्वी बाईचं सिजर झालं. आणि आता बाळ ना ऍडमिट होत काचच्या पेटीमध्ये ठेवलेलं होतं ते बाळ कारण की त्याच्या पोटामध्ये घाण गेलेली होती.
हम हम
मग श्वासनलिकात त्रास होत होता त्याला तर म्हणून मग ते काचच्या पेटीमध्ये ठेऊून आणि पंधरा दिवस होते ते पोरी,
हा इथं सुराण्याच्या ताईचं नातू नातच झालं होतं तस,
हा बिल खूप झालं ना मकग सिजरच ते मिटलं, सिजरच तिच्या आईवडलानी भरलं बुवा मग इकडे बिल खूप झालं मग त्या आई वडिलांना बोलला तो की मला बिलला पैसे द्या वगैरे असं तसं मग आता हे बघा घर असतं घर गाड असतो आई वडील काहीतरी बोलणारच आहेत
हम्
काही म्हणतीलच ते, मग त्याने काय त्याला काय इतकंही आलं असेल तरी आता बाकी सोळा तारखेला माझ्या आजीचं वर्ष श्राध्द होतं का
हम्
त्या दिवशी भेटला तो आता म्हणजे पंधरा दिवसापूर्वी माझ्या भावाचं पण लग्न झालं सक्क्याभावाचं माझ मग तिथे पण तीन चार दिवस तो होता तेथे मग तिथे बोलण चालण त्याला मी एक दिवशी असं समजवलं होत घरामध्ये प्रत्येकाच चालत पण मग तरी तो मला सांगायला लागला बुआ मग हे असं झालं तसं झाालं फण वोलण सर्व बोलाय लागलं. मग त्याला म्हटलं भोय हे बघ असं समजून घे जाऊदे तू मोठा आहे म्हटलं सर्व्यात आणि असं तस त्याला खूप समजवलं होतं त्या दिवशी पण मग ते लग्न झालं वगैरे त्यानंतर परत सोळा तारखेला आम्ही वर्ष श्राध्द गेलो त्या दिवशी पण भेटला तो
हंम
त्या दिवशी पण तो रड म्हणजे त्याला एक रडू आला त्या दिवशी आता घरामध्ये काही चालू असेल ना मग
हम् हम हम
रडू आलं त्याला पण त्या दिवशी पण समजवलं आणि त्यानी असं केलं केलं लगेच बावीस का तेवीसार तारखेला.
नाही रे भरपूर चालू आहे आता तेच चालू आहे सगळीकडे,
हा सर्वीकडे तेच हे जिथं नाही जिथं तेच ऐकायला येतय.
हम्म
आणि बघा त्या दिवशी बी साडे नऊ वाजता माझे
अरे सॉरी नवीन नवीन लग्न झाल्य आमच ठीक हे बोलान
तेच ना, आणि त्या दिवशी ब बघा साडे नऊ वाजताय ना माझ्या लहान बहिणीला कॉल केलेला त्यानी,
हम् ह
मग दोन नंबरचे माझ्या पाठशची बहीण आहे का ती आत्त्याची आत्त्याची ते दिलेली माझी चुलत आत्ताची दिलेलं आहे ना तिला तर मग त्याने तिला कॉल केला त्या दाजींच्या फोनवर कॉल केला पण ते त्या काय दिवशी त्या दिवशी काळ झोप होती काय काय ना ते लवकर झोपून गेलेले होते ना फोनच उचलला नाही.
हम्म हम्म हम्म
साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत त्याच्या बायकोशी बोलला तो बायक हो नाही खूप समजवलं त्याला मी उद्या येते काही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही असं तसं मी उद्या येते मग बघू मग आपण असं करू आपण तसं करू असं ती बोलली पण त्याने साडे म्हणजे हा अकरा साडे अकराच्या पहिला बायकोशी बोलला आणि परत आणि काहीच नाही हो मोठा आता म्हणजे घरची प्रॉपर्टी खूप आहे जुनं घर हे ना पाटायचं घर आहे त्यांचं
हम्म हम् आकांक्षाचा फोन येतोय एक मिनिट आकांक्षाचा फोन येतोय
याच्यामध्ये नका घेऊ तो कॉल नका घेऊ याच्यामध्ये कॉल आप ला कॉलही होऊन जाईल नंतरून कॉल केला जाईल.
तीन बघितलं असेल ना चालू हाय बुवा असं कॉल
हा
हम्म
तर ते कॉल ते मग असं केलं हो त्यांनी साडे म्हणजे अकरा साडे अकरा असं असं करून घेतला. आणि पातळीच घर होतं आओ ताई त्या घरामध्ये ना तो इथला उंच ह ता वाटतच नव्हतं त्या घरामध्ये तो असं होईल असं.
हम्म हम्म
आणि खू अशा एक बसलेला होता
हम्म हम्म
मोबाईलची बॅटरी वगैरे सर्वं चालू होतं.
हम् हम् हम अ्नं म्हणजे हे सुसाइड कसं केलं फाशी घेऊन घेतलेली का?
आं
म्हणजे सुसाईड करून घेतलं होता त्याने?
हा फाशी लावून घेतली ना
बई गं
लई बेकार
प्रतिभाताईंच्या चुलत भावाने हो हम्म
हा असं झालं ते
मी बघितलं पण नेमकं कसं झालं कोण कोण हाय हेच माहित नव्हतं.
हा हा
हम्म
माझ्यापेक्षा दोन वर्षाचा लहान होता.
हा
हा
मला आता तेहत्तिस चालू आहे ना त्याला एकतिस चालू होतं.
हम्म
आणि खूपसा इतका म्हणजे इतका जो असं कोणी बोलत पण नसले पजेशीव्ह होऊन बोलून घ्यायचा तो आणि गावामध्ये कुस्तीन ना एक नंबर घ्यायचा बाई
हा ना
ते हा सर्वा जागेवर कार्य वगैरे पण राहिला ना त असं म्हणायचं नाही का बई त्यांच हे ना आपण कस हे करू, तर एक सर्व जाग्या धावपळ त्याचीच व्हायची. पूर्ण गावाला ये ना, पूर्ण गावाला एकदम हे झालेलं आहे आत, काय करून घेतलं बया न अस
उठणार आहे बसणार, हम्म उठणार, बसणार म्हटलं
हा
हम्म
न आपण म्हणतो ते अस त्यान केलं पण नशिबाच्या पण गोष्टी असता ओ.
हम्म हं हं हं
नशीब हाय, नशीब ओढवून आलं ना ते कोणतही कोणत्याही कारण घेऊनच जात ते. असय सग
बकरी एकच खाय ना काहीतरी.
दिदी झोपली का तुमची?
नाही ना, पेरू कापयला लावला पेरू राहू दया आणि चिप्स अन चिप्स खाऊन राहिली.
हो का.
डोळ्यावर पूर्ण झोप ये हा, राऊंड मारून आली केव्हाची राऊंड मारायला गेलेली होती. नी तेवढी वाया झाली सध्याची
हा हा आमच्या इकडे पण चालू झाला पाऊस आता.
हा ना, इथं पण तिकडे जोरात हवा येत, आमच्या इकडे नाही पाऊस आता.
ते नाही ओ वरून ते प स्लॅपच पुढे प पईप लावलेला आहे ना
हा हा हा
तो चालू आहे ओट्यावर ना मी बाहेर बसली लेली ओट्यावर.
हा हा त्याचा आवाज येत असेल म, तेच नाही पिकलेले
असे मला ते शेवगा लावलेलं आहे आम्ही, ते गवत खूप झालेलं आहे झाड पण म्हणजे गवतामध्ये हे झालेलं हे म्हटलं, उद्या बरं मोक बायांनी आज बरच काम केल. उद्या परत पूर्ण झाडं मोकळे करून घेऊ बॉ, गवत म्हणजे ते बाकीच नी नंतरून नींघलच ये, पण मग हे पण आता त्यांनी चालू करून दिल अग परत
असता म्हणून ऑफिसला जाईल करेल म्हटलं तिथे गेले चालू होऊन, दिवसभर मग कुठे वेळ मिळाला मग.
हं हं
ती मानधन काढत होती
उद्या दहाव ये आजू परत तिथ जाव लागेल.
हम्म, बाबांना केला होता का तू? आज कार्ड शीट केला तयार बँकेत जमा करायच तर वेळ होऊन गेला, ती एक शीट हे काढायला सांगितले ती प, ह्या काढूनच आणल्या नाही. मग आज काही केलं नाही, नाहीतर आता सोमवारीच होईल म्हटलं आता सोमवारी सकाळी सकाळी लवकर देईल मॅनेजरला फोन करून दिला होता नी त्यांना काय जाण झालं नाही जाऊदया म्हंटल म आता. दिलं असत तर आज करून दिल असत त्यांनी
हा हा
हम्म तिथ जावा उठ पटकन
ते पण लवकर झालं पाहिजे बाई.
हम्म, नाही सहा महिन्या आता चाले डायरेक्ट. हम्म ज्यांनी काम केले, त्यांनाच टाकलं ज्यांनी नाही केले- त्यांना कमीच टाकलय. जाऊ द्या समजायला पाहिजे ना. बरोबर आहे कि नाही, कवडीचे काम करत नाही. पडत नाहीये ते. दोन भाजीसन मीठ हा दोन भाजीसन टाका पडू नका
काय भाजीचं काय चालू आहे.
ते पेरू कापून खाऊन राहिले सगळे त्यांना ते मिठ- त्याकरती ना ते पडलं भी नाही ते मला म्हणतात दोन भाजींचं मीठ त्याच्यावर टाकवून-
अश्या असतातच त्या.
हो हा
दोन चार सेकंद.
हम्म
बाकी काय म्हणता?
काहीच नाही येत आता. उद्या बघू आता पाऊस जर चालू झाला ना राहिला तर उद्या परत- दशक्रिया विधी आहे ना ते जावं लागल.
हम्म हम्म
उद्या सकाळी मग शेतीच काम जर बंद झालं तर मग जाऊ म्हंटल.
ते कामच झालं दोन दिवसात संपवाव लागेल तेव्हा होती ना ती.
हा ते सत्तावीस तारखेच हे दिलेलं आहे.
हाय ना मग संपून जातील सत्तावीस पर्यंत आता का उद्या परवा घरीच आहे ना. उद्या परवा फास्ट करून घेऊ.
हा उद्या मला पण करा मी पण करेन.
हो हो हो दोन हजार.
चालेल चला मग ठेऊ मग.
परत लावू परत.
हा अं
परत लावते म.
हो